नाय झाला. मग काय आता पाच मिनिट बोल मग तू कर माझे. ट्वेंटी झाल्यात गं. हो काय बोलायचं. पा पाच मिनटं परत. का अग बोल की तुला काय ह्यालायला लागलं गं त्रास हायला आवाज वरण वाटालय. अगं नको तुला काहीतरी त्रास व्हायला असं वाटाल काय बाई आवाज रडलास काय? ए काय कावाल्यास काय?
ओरडाय स किती दंगा तो रेल्वे,
ते त्या माणसांना शिव्या घालायला तिथे, कुणाला काय भाषा कळत नाही ज चुतीया बनवा सगळे जावा म्हणावं काय नाही कायय. आग म्हणजे इथे त्यांना काही त लँग्वेज येत नाही ना? आणि इथ मराठी येत नाही ना कुणाला मग त्यांना ते समज ना ते इलेक्ट्रिशियन त्यांना काय काम. करायला येईना ना मानस का जोत करून.
हम्म समजल बिमजल मारतील धरून.
नाही काही येत नाही तर कोणाला जोर जोरात बोललं तरी कोणाला काय कळत नाही. अनघा जेवलीस तु?
पल्ली कॉल करतो, म्हणून पिडाल्या कोमी मु मेसेज केल्या सकाळ पासन. वेदिका कॉल केल्या, प्रीती कॉल केल्या, नाजिया कॉल केल्या मी एकीच्या पण उचलया नाय.
तुजा फोनन गेला न मी उचलच नाही काल काय परवा दिवशी.
कुणाचा सुला मला पाच फोन केल्यात त्यांनी.
ह्म मी कोणाचाच उचलत
ते कार्याच टास्क कम्प्लीट करायला आता प्रीतीने स्क्रीनशॉट पाठवलं चौतीस टास्कचं कंमप्लीट झालं माझं तेहतीस तास कर कंमप्लीट झाले
असे मी माझ्या पण चौ एकोणतीस पैकी चौतीस असं आलय
नाही तुझा आता हे शेवट कॉल का टास्काचं लिमिट संपलं वाटतं दुसरं येणार आहे वाटत
हा हा हा मला आज तीनशे रुपये आलयात
मला एकशेयेंशी आल्यात
कस काय मला तीनशे बतीस आल्यात
गेल्या वेस आणि आलत ना तीनशे त्रेसष्ट
ते पहिल्या वेळेला आलत
शहाऐंशी स् लाख
प्रीतीला पहिल्या वेळेला एकशे आयशी आलत अ
बघ ठेऊन होते किती येत्यात बग टास्क टीचर प लागत थोड्याला काय नाही तर मी माझ्या घ ठीव काय
तगा अस दे युट्य अग कमी वेळ बोललं की काय होणार आहे बोललो बोलालो तर पाच मिनिटं तर बोलूया ना
बर बर उद्या चालू असेल दुकान होय जाऊ उद्या चल. रात्री पस
होय अजून जेवलो नाय.
नुसतं जेवायचंच बघा हावऱ्यांनो.
अगं मलं बोलू नाही दुपारी
का
नाश्ता केल तो वेळान म्हणून मी बाकीच की जेवलयात
म
होग काय विचार होवया काय सा जेवणार आय आता हॅलो हा जेव
थांब जरा. काय करू जा-जा
हा बर उघडलय. भाज्या हो का चपाती मग